हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय ना.
हॅलो!
हॅलो! आवाज येत आहे ना.
आवाज येतोय हो.
काय चाललंय?
काय नाही बघा.
हॅलो!
हॅलो!
अच्छा थोडं नेटवर्क मध्ये जा थोडा आवाज कमी येतोय.
हो नेटवर्कमध्येच आहे मी
पाऊस वगैरे आहे का तुमच्या इथे आता
आता नाहीये दुपारी खूप झाला म्हणजे आर मी बाहेर गेले होते ते तिकडे काहीच पाऊस नव्हता पण आमच्या घराकडे खूप पाऊस झाला.
ओके. आता आमच्या इथे पण सकाळी होत. दुपारी पूर्ण ऊन आणि मग आता थोडा पडतोय.
कुठले आहे तुम्ही?
इकडे रायगड मध्येच.
अच्छा आमच्या इकडे स सकाळी ऊन होत, मग एक दीड पर्यंत तर ऊन होत आणि मग नंतर पाऊस झाला इकडे.
हा काय तेच ना क्ला पुर्ण वातावरण, वातावरण असं आहे कि मग बघा ना आता भरपूर लोक आ आजारी पडतायत सर्दी, ताप, खोकला वगैरे चालूच आहे.
पाणी पण त्यामुळे खराब येतय.
पाणी गढुळ पुर्ण अस हे हा नाही पाण्यात पाणी पण असं विकत आणून पियायला लागतय कारण का तो पाणीच नाही पिऊ शकत एवढ घाण येतय.
हो पूर्ण अस घाण पाणी जाणी येतय.
हो ना.
असं थोडं काळं काळं पाणी दिसतय.
हा तेच ना भरपूर घाण म्हणजे ग पूर्ण गाळ बसते त्या पाण्यात काय तो पाणी पिऊन पण मग लोक लोक आजारी पडतायत.
हो.
सेम आता मध्ये एवढा पाऊस होता की पूर्ण म्हणजे
हो आणि आणि मग नंतर आठ दिवस पाऊसच नाही मग इतका होऊन जसं की उन्हाळाय.
उन्हाळा तेच ना भरपूर ऊन
हम्म.
पाणी वगैरे तुमच्या इथे येतो का नाही पावसाचा असं पूर वगैरे.
आमच्या इकडे पूर वगैरे असं नाही आलेला, पण खूप पाऊस होत होता आणि आमच्या इकडे पैठण आहे ना बेडकी नगर तिकडे
थोड जास्त हे झालं होत.
इकडे भरपूर म्हणजे पाऊस तर आमच्या हित कशी नदी जवळ आहे ना. मग पूर भरपूर आमच्याक भरपूर गावातल्या म्हणजे भरपूर जणांच्या घरात पाणी वगैरे गेलेल. भरपूरच नुकसान झालेलं लोकांचं. अस पण नाय की एकदा पा पूर येऊन गेला दोन दोन वेला म्हणजे येऊन गेला दोन दोन वेला लोकांच्या घरात पाणी मध्ये पूर्ण हे करा नुकसान भरपूर लोकांच झाल. असं घाणेरड ठेवत जाऊन नको पार्लर काय बोलताय? हॅलो, काय बोलला?
हॅलो!
हा बोला!
मग आणखी हॅलो! हॅलो!